हॅलो.
हॅलो. हां आवाज येतोय काय?
हा येतोय. माझा येतोय काय?
हा येतोय.
हा. काय करायल्या?
काय नाही. चाल्लय आता स्वयपाकाच बघायच. तुझ? हॅलो.
ह.
हॅलो. हॅलो.
हा.
आवाज येतोय काय?
हा. हा येतोय की बोल.
हा. तुझं काय चालूय म्हंटलं तुझं? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. - हॅलो.
हॅलो.
आवाज तुझा येईना झालाय मला. तुझं येत माझा येतोय?
हा आता आला तुझा. माझा येतोय काय?
माझा, तुझा बी आत्ताच आला मला. तुझा पण आत्ताच आला मला आवाज.
अ - असंच यायलंय सारखं. मग काय काय केलंस आनी?
काय ना बुवा. आता मुला शाळा सुटली त्याला शाळेतून घेऊन तेन आलो. आता काय तर स्वय- पकाचं बघायचं. तुझं काय चालुय?
हं. हं. काय नाही. पाम-
आणि काय? आं?
काय म्हणली?
चहा घेणार आता म्हणलं.
होय. हम्म हम् हम्म. मी पण आता चहा प्यायचाय मला पण अजून. आणि काय? घरापाशी कुठली कुठली झाडयत? सांगकी काय काय झाडं तेन कुठली लावल्यास काय?
मी लावल्यात की आत्ताच. पर- परवा दिवशी लावलय. तेच ते फुलाचं पांढ पांढरं असतय बघ. नाव असतय ते ग.
व्हय. को कुठलं?
चांदणी. ती फुलं नसतात का? अशी पांढरी पांढरी. अं भरतेय बघ.
हा हा हा. हा हा हा तसल व्हय? छान वाटतंय एकदम मस्त वाटतय.
हम्म. ते लावले. आणि फुलाच गुलाबाचं आणलंय नर्सरी मधन. ते लावलय आणि- बारकी बटन गुलाब म्हणत्यात. छोटी छोटी. ती भावाकडनं जाऊन आणलेत.
चिनी गुलाब.
हा. चिनी गुलाब किंवा बटन गुलाब म्हणतात. ते लावल्यात.
हा हा हा
हम्म आणि मग ती गळाल्यात आणि त्यांच्याकडनं त्याच्याकडं मेहंदीच आणलंय भावाकडनं
होय मी मेहदीच
मेहंदी मेहंदीच ते आपण खूप होतय ते जास्त वाढतय बघते
हा हा हा हा हा तेवय
हा हम्म ते लावले तेच चालू आहे नुसतं तर व्हॉट्सअपला उघडले की मिशो वगैरे इंस्टा फ इंस्टा सगळ्या झाडच येते मला
माझं पण तसंच येते बाई मला पण लय असं आवडतय झाडंतेन लावायला
होय
हम्म होय
आणि आणि हिज पण लावले कोरपडच पण मैत्रिणी मैत्रिणीकडन आणलंय
कोरफोड आणि आयुर्वेदिक पण आहे सोड केसांना तेन लावू शकतोय आपण
होय ते झाड लावताना का नाही को पड म्हणजे ते आपण मूळ जे खाली राहतोय का नाही तेतला कोरफडला बुडवायचा आणि मग लावायचा म्हणजे त्याला काय हेवीत नाही किंवा अ हळद लावलीच तरी चालते म्हणजे त्याला काय फंगल वगैरे होत नाही
म्हणजे म्हणजे झाड लावताना ना
हा झाला होताना म्हणजे खाली त्याला हे होतं ना इन्फेक्शन होतय म्हणून
हा हा हा हा
हम्म मी तसंच लावले हळद खाली लावायची किंवा हळदीच्या पाण्यात बुडवायची ती मुळ हा नाहीतर मग अलोवेराच्या त्या बल्कमध्ये जरास हे करायचं बुडवायचं आणि लावायचं जमिनीत
होय
हम्म माझ्या भावानं सांगितले मला तसं आहे त्यांन केवढी केवढी होय केवढ्या दारात केवढ्या कुंड्या केेल्यात लावून लावून झाडं आता सुट्टीमध्ये तेच करायलाय
कुंड्या तेन भारी वाटतय मी म्हणत सगळं कुंड्या बिंड्या आहे आणल्या कुंड्या ते आगणात ठेवायचं पुढं दारासमोर झाडं बिडे छान दिसतेय गं
हो त्यांच्याच्यात पण मस्त वाटते सगळं त्यांच काय ते स्नेक प्लांट आणि तसलेच बारक असते ते अ कुठ स्पायडर काय तर असते बघ ते पण लावलंय त्यांना ते पण हा स्पायडर प्लांट पण न असते म्हणजे ते दिसायला अलुवेरा सारखं दिसते पण असे पान चेपटी असते तशी ह ज नारच्या सारखी आणि त्या जेव्हा पांढरं पांढरं असते ते पण मस्त हा आणि ते स्नेक प्लांट म्हण तस जा असते ते लांबड असते बघ ते पण लावायचं असते दारात आपल्या चांगला असते
हो ते अलेवराचं म्हण नाही ते नाही लावलं अलोवेराचं लावायचं आहे अलोवेराचं पण ते कोर कोरफडचं पण आता एक एक जण खातात कि ते आतलं गर गर खातात खाल्ल्याला पण चांगलं असते डोक्याला तर लावतच सोड खाल्ल्याला पण चांगलं असते कोरफड होय औषध आहे ना ते खात्यात पण ह
कडू लागतय.
कडू लागते होय माझी आजी बघ. माझी आजी खाती आजीच असं म्हणजे कंबर ते दुखत होती ना म्हणून डॉक्टर सांगितल्याले असं आयुर्वेदिक खावा म्हणजे असं कोरफोड खालेला चांगलं असते असं. मग ती थोडीफार खात होती ती ना हम्म. कडू असते मग त्यामुळे ते नको वाटतंय ना ते
होय तोंडाला पण लावायचं चेहरा चांगला होतोय.
होय होय होय चेहऱ्याला लावलेला चांगलाेत एकदम असं मऊ होतय अस.
हम्म होऊत आहे.
भरपड भरपूर म्हणजे भरपूर आवष्य आहे वनस्पती तिथं पण म्हणजे काहीचज जे असं का नाहीय तिचां खरफडत
होय म्हणून तर लावले एकच लावलेलं ते छोटस होतं. मग अजून दोन घेऊन आलो आणि दोन लावलीत हम्म.
ते लगेच हे होतं ना लागू होतय ना कोरफड
होय लगेच लागू होते तच कस मुळं असतात ग खाली. त्यामुळे ते जरास पाणी लागल की जगते.
येते हा.
हम. आणि ते ह ज पण आ रेन लीली लावलंयस का तू
कोणतं? रेणलीली ना ते हा ते ते पूर्ण असं पावसात मध्येच येतात ना एकदम अशी छान येतात वरती एकदम अस टोकाला वाईट असं फुलं असत त्यात ना ते
हो होय व्हाईट असतात येल्लो पिंक
येल्लो असतात हा व्हाईट येल्लो पिंक आमच्या ना घरापशी म चित्र पुढं आहे ना पूर्ण असं भरलं ते
अ आणून लाव की मग त्याचा खाली कांदा असतोय. अ तो लावायचा तो पाऊस पडला का नाही तेव्हा उगवते त फुलं
हो की खर मला काय म्हणायचंय ते एक लावलं तर भरपूर आणून लावायचे ते
हम्म तस काय माहित? दोन तीन लावायचं मग वाढतील किती बहुतेक मी पण लावलो. मागवणार आहे पाऊस जरा थांबाय म्हणून मागवल नाही आता मागवणार आहे.
होय पाऊसात येतात बघ त भारी येतात आता आता ह्या टायमात झाडं तन लावली येत ना एकदम फुलून येतात झाडं तन एकदम भारे येतात. कारण का पाणतेण भरते सारखं मुळा सक त्यामुळे ती झाडं भारी कर.
झाड लागते म्हणून
होय.
लावले ली मी केवढं मोठ होत काही नाही दोन नहल त्यांच्या अरा तारीच्या गेलेलो.
हा.
मोठीच्या मोठी फांदी धडून तीन चार तज ह करून दिल्या. आता लावलंय ती मग झाड जागी
हम्म. हो आता मला मी वाझ करूप राह आणयचं आहे म्ह ते होय. परपण खळच पण केचांना पण लावतात करपुड कसली वाडतात माहितय काय आणि काळे भोर राहतात केसं.
कोरपडनं.
कोरफडनं ग केसांना पण लावतात ना एकदम काळे तेनं राहतात.
हा हा गिळगीळीत होतय त्यामुळं काय लावू वाटत नाही ते.
हा हा तेच की खरं औषध आहे खरं ते कोरपडच.
होय. हेच्या आधी लार उठ आले अस मी म्हणजे इटीत लावलेलं. आणि पडून पान न्यायचं सगळं मळा मुळ्याचचं. हॅलो हॅलो